हॅलो.
हॅलो. हॅलो.
हॅलो काय करतेंय. काय ना ब कॉलेज सुटल्याता कॉलेज ना. बरं. हम् हम्.
कि विकत असते कॉलेज हा.
. पाहुणे जाते पाहुणे पाच वाजता कॉली पाहुणे जाताते पाहुणे पाच वाजता. नऊ पंचाळीस ते चार पंचाळीस.
हम्म.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
अजून. हा.
हॅलो.
अनक स्लवलेे.
आ.
आपलं आवय.
. ब.
हलो हा येथऐकूता. इथे काता हो.
वेंदालेर.
लोक. इथे ऐकू.
हा म चाल.
किथे हा काय बसलं बसल म्हणलेर पाहत चालू आहे.
ब झाला मुगच्या पाणी.
चहा झाला की. स टू बस लला चहा पिऊनच बसलेलो रे हॅलो हम
हा
तुझं कसं चालू आहे मग
काय नाय बघ आता थोड्या वेळानं हा
चहान शी म्हणत होत्यात
नाय ते काय चहा पिऊन नाय एवढा
हम हा बर बर हॅलो हॅलो हॅलो हॅलो
कुठं बसलायस
हॅलो इकड हॉस्टेल आपल मेसपशी आहे.
हा आवाज बर मेसपशी का मेसला हाय. लवकर गेला मेसला
रूम मधी नेटवर्क बी येत नाय ना इथ नेटवर्क येतंय
बर बर
हम नेटवर्क ला इश्यू आहे गावात नेटवर्कच नसतंय.
हम म काय
तु तुझं आता तुमच्याकड सात कुठं काय तर हिरित पिकअप केलंत वाटत की?
हा ते तांदुळवाडीत तीथ गेलत हाय चौदा ब माणसं मिली बारकी पोर ही बाया ही चौदा मेली.
हम्म. कस कस हे गेलत्या?
आरे. पाऊस पडलेला न पिकअप स्पीड स्पीड मध्ये होती अ रस्त्याच्या कडेला विहीर होती.
हम हम
आणि कॉर्नर कॉर्नर मध्ये ती टर्न घेताना डायरेक्ट हिरीतच गेल रे घसरल ते
हम हिरोला काय माहीत नव्हतं वाटत साईड न रस्त्याचं काम हे रस्ते इकडून लोक पळत घरात आली की तिला
कमपाऊंड हे नव्हतं रे काय
हम हम
हम चौदा जण मेलीत.
हो किती वाचलीत चौदाच्या चौदा पाक मेली का किती जण होती.
चौदा जण होतीत दोघं तिघ कुठं जगली होतीत ती पण कुठल्या मधल्या ठेवलेलं
ह ते तिथंच होत काय?
समज
हा.
हॅलो. त्याच्या समोर दिसलं त्यानं लगेच वाचवलं. हम्म. ते पाणी विहिरीत आणि हा बारकी पोरं बी होती.
हम्म. एकट्याने एवढं कस वाचवलं काढलेलं बाहेर का बाकी तोवर तर आली असतील की?
हा हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. लो लो हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो हॅलो. काय करतोय? हॅलो. हॅलो. काय करताय मग कसं चाललंय बरं आहे मग सगळं. हं कॉल वी. बरं आहे मग काय शधा मग तस हम्म. चांगलं ह काय नाही तसं काय शोध नाहीय बरं आहे एकदम अक्की आं. अर कावाचीी नकीि. अर तचं कध चालत नक. हम् तझ टक कलते ह. कॉल रिजेक्ट हुतलं कॉल रिजेक्ट होईल अस ना कॉल. कॉल रिजेक्ट होतील असान हम्म. बर बर. अरे पण तस रिजेक्ट होणार आहे कॉल पण किती? बर काय चालू आहे मग बर आहे सगळं. हा म जव शेतात काय काय?
ऊस ह किळी वारते ना? हम्म हम्म. आवतर घेतली वाटत? परत केल तर तस हुतंय की हा. हम्म बरा. हम व्यवसाय कला पोडते तसं म्हणजे ही बिन व्यवसाय केल्यावर असत. ह चुंडीी त म्हे सो बा. की एख बरे येशळत घेते ना तर अघड फि गेले मी. कड. तर आप युनिव्हर्सट केला जाल हा.
ह
ह हो तर ह ह हा ह. टॅली टॅली करून आघड चालय मन तिला.
हम बरं बरं. बोल बोल कोणहाय. बोल की ऐकतोय येतय बोल.
काय ग मग घरचे कसेत.
पररयची बु का .
ह....
नीटूचल नीतूकचा लई अडथळा हेबक आईक. फिरी होतं मला.
त्यामुळे नेटव.
हा हा हो सर हो. ते तस आपलं वाई पाहि असते तिथे नाही का .
हआ. वायफाय पण ती कॉलिंच. हा कॉल मग व्हॉट्स कॉल लावायला लागतोय मग मग ते चालतंय.
हा हा हो आता आलूस माय.
नाय असं नाय चालतं त्याचा पण बॅलेन्स संपलाय दोन तीन आठवडे झालं.
ह अहो लावा बॅलेन्स संपल.
फारसा कोण सांगतच नाय तुम पोरं पण नाय ते ल बॅलेन्स टाका म्हणायला पण. पासब. पोर हाय ती होस्टेला होस्टेला पोरं पण लई नसल्या मूळ सांगून पण घेत ना
हा काय
हम
मग टाकूला टाकत नाही. आम्ही मग टाकायला सांगितल आम्ही पैसे तर भरले पैसे तर भरले असतील व्यवस्थि च कॉल.
हो पूर्ण भरले होस्टेल सगळे एक रुपय कोणा चा नाय सांग आज भी. बोलकी संध्याकाळी बोलू जरा.
हाह. कारण की सी ओ संपत आलय तसंच करणार बंदच होणार बस झालं बा. त्याला करण देणार होतीत.
हॉटेलवर दोन तीन महिने टाकलं तर वाचतय नव तेवढंच. पोरगी बघून काय मदन देवच येतोय.
हो अरे जेतच काय काय जी जात कॉलेज वर जाऊन बसतं. दी इकडे तिकड काय वैभवाडी जातंय त्या मुळ कारण काय बोलंच नाय रे.
हा हा.
हम त्यामुळ काय आणि त्याच्यात आता रूम होस्टेलला कल फुटी पण मारायच चालू कलरच काम चालू हाईत होस्टेलला
हम मग तुम्ही कुठं राहताव.
आम्ही आ दुसरी अकाउंटला ते काम चालूय एका हॉल कामचाल चालू आहे. रे दुसऱ्या होस्टेला पर हा तिकडची सगळी पोरं हॉस्टेल मध्ये सोळा हजार मध्ये आणत्यात सोळा हजारचे हॉस्टेलमध्ये आणका
एकूण दोनच बाथरूम आहेत. की मला
हो अ ते आता ऍडजेस्ट करायला लागणार. त्यांच कलर काम चालू आता फर्स्ट इयर नवीन येणार ना
हा ह
हम
बरं तिथे गपचिप राहायचं. असगर ज काय े कलर बेगे हषीिर
ग दिवाळीत दिल तर गेल्या वर्षी दिवाळीत त्यांना कलर ह केलेला
हा ह त्यामुळेळ तर हेच काय नाही
आता हे वीसा व हजार हे करायच म्हण कलरी कराय त्या कि आता हे फॅसिलिटी काय तर वा पण किंमत वाढवायची त्या म्हणजे पैसे वाढवायचे तीस हजार म्हणते ते
हा हम
हम्म
हम् चालतंय अस बक ह ते हम्म
तूच काय
काय काही नाश्ताही करायचा आहे का
हम ह
हम्म
हो
व
ना नाश् करायला काय तिथं चांगली बाद वडापाव करतेय चव बी नस
म मग चहा बिस्किट
हम्म य मुकवय हम्म
आल.
चालतंय ठेवू का हा.